जाऊदे जाणवू नको काय -
आ येऊ रायला आवाज
हॅलो हो येऊन राहाला. हो हो येतय तसं नको खाऊ
करा दोन चार गुलाबजाम फोन मधी टाकून द्या जा
हाव पण म दयायल असतं त असं त काही केलं असतं लोकाई न
हाय की नाय विचारे
हिशेच पडले असते मंग त त्याच्यात
होय न हिशेच पडले असते खरं
आपली जीवावर आली असती ना आपल्या भाऊजय च्या जीवावर आली असती द्या मले हे केले घायचे मं भोगाला लागते पहिले आम्हाला काहीच नाय भेटत.
हम्म
अव अस असत ननंद भावजयच्या नात्यात ग
हाव बिचारी
जर फोन मधून टाकता आलं असतं त
एक फोन आता आधि कट झाला ना माहितीय आहे, उचलल्याच नाही गेला तो.
माला.
हो!
म्या न तुम्हाला फोनच नाही लावला.
आता मीन लालता नव, तो लागलाच नाही मग मीन कट केला त तो समिटही झाला लगे.
हांव.
तो आपण म ते सबमिट होते बई.
का यशस्वी होईन ते मंग तुमचं तसं परसंत.
करूच नका, त पण मंग ते आपण मध्ये होतीत त्याला करावं काय आता.
हूं हुदे तस.
मह्या फोनवर बोलू, बोलू डोक्स निट हूं राहील ओ माय, बी आज काही नी न काही नी हाताच फोनच आहे ना माय चीटकून ठेल
नही बई आम्ही जास्त फोनच्या नांदी नसतुयांत, आता तुमच्या संघ मंगाशी मी तीन वेळा फोन वर बोलली कीनी, तेवड्यातच मह्य डोकं दुकायला लागल, मिनी फोनच ठेवून देला हातातला अपल आपले फोन झाले तीन, तेही तीन फोन हू दया आता
मी फोनवर बोलूनच बोलतच नसत मी रोजही मह्या हातात फोन नसते पण हें असं गे असलं कि नी माये डोक्स उलट मॅट होते हे फोनच्या पाई.
खरंच आहे.
पण मंग ते करायला लागते ना ते पैशाची लालूस देल्या ते न म्हणून सांग, फुकट असत त कोण हाततही नसंत घेतलं हे. त्या पैश्याची लालूच दिलीन ते न
हेच ना नन पुढे काय आहे काही नाही याच्यात.
खायचं काही व अ सगळ्या बाया आहेत त्याच्यावर काय करतीन ते
हो बाई तसंच होता ना ओ माय विचारां न तुमच्या घरच्या बुवा ले, तुमी केसे पैसे भराय लागले त आम्हा चौऱ्याऐंशी हजार रुपये भरले ना आमी
मा हे कार्या यांप आहे ना मायबी सगळं बायां जो याप घेलाय नाही तुमिन कायचे भरले त
आम्ही ते दुष्काळग्रस्ताचे पैसे भेटले ते आपल्याले नापिकीचे तते पांडेपन कश्या धमक्या दाखवलते
बोजा चढीन, न ढमक चढीन मंग ते ना जा बहिऱ्या पांडेवाल्या जवळून काळा ना आपल्याजुळून पैसे मातेले जीवी ते.
मग याच्यात आपूण काय बोलून राहिलो, आपूण काय आपल्या घरादारातलं काही व्येक्तीक त बोलून राहिलो काय?
वैयक्तिक नाही घरादरातली गोष्ट बोलायची नाहीेय. मी फोनाबद्दल नाही म्हणून राहिली, पण त्यांना ना आपल्या जवळून पुढे पैसे काढ असं म्हणून राहिली मी. आपण का त्याला मागंयला गेलतो का दुष्काळग्रस्तांचे पैसे की आमाला दे म्हणून. चुकी कोणाची होती, त्यांन टाकली म्हणून लोकांनी घेतली की नाही तुम्ही अकाउंटला टाकक्सान, तुम्ही अकाउंटला टाक्सन माले तरच मले पैसे घेता येतीन किनी तशी-तशी घिन
मा मग आता हे लाडकी बहिणी हे दर महिन्याच्या महिन्यात येऊन राहिले म्हणजे अगदी अकाउंटले तर त्यात घेऊ राहिल कि नाही आपण तशी घेऊ राहिलो काय?
हा मग ते तसंच झालं ना दुष्काळग्रस्तच्या मधलं पैसे पैसे टाकत गेले पैसे टाकत गेले अंगठे लागला कि पैसा येत अंगठा लागला की पैसा ये माया घरी तर पंचवीस की काही अंगठी लागले होते.
माय बाई व
हा पंचवीस अंगठे थम लावायलते माय घर किती मोठे चौऱ्याऐंशी हजार आलेल ते माघरी येईले.
माय मग ते बंदे भरले
नाही मग त्यातले बावीस हजार रुपये कट झाले बावीस हजार भेटले येईले मग बाकीचे बंद भरायला लागले मग वरचे
माय माय माय
नाहीनंद भांडेपावा म्हणे मी गोज्या चढवतो म्हणे तुमच्या सातभऱ्यावर तुम्हाला कर्जी भेटणार नाही कोणती सुविधा भेटणार नाही.
बघितलं का
त्या भेवानात आपले पैसे भरायलाच लागतात
हो बाई
मग मग तर असं वाटते ह्या कल नाहीईन कल नाही आणि ज्याचं एकदम परफेक्ट आलं त्याला ह्या स्कीम मध्ये घेईन.
जे की नको विुमान असयचे काहीच घेणदेणध नाही आपल्याले आपणच कुठे चालो कुदा खांद्याला एक खरी फोनवरर कामचोड धंदे करून राहिलो बसल्या बसल्याची
हा कामसूट करून राहिलं पण आपल्या जवळ असले की आपले खर्च होतात मग खुकून द्या. आपल्या कोणत्या नावानव औवर दिल्यायठीस कोणत वारातलं पीक काढून देसना कोणत नवरऱ्या झुळेजी व्हा आपल्यालाशे ना एका मग नव रे त्याचा मारफा नाही हा
करून न राहिली का मग तु?
नाही मी जास्त नादीच मला काय वाटलंच्या अस ननाचचायच्या आहे नुसतेका दुपारपर्ंत काम करून थोडी होते एवढं
तुला तर पैसे आले म्हणता?
म्हणंत ल याल मांगस ते
मागं नाही नोम आहे आता आता आले म्हणतात ना तुला पैसे आ हॅलो हम्